हॅलो हा हा येतोय की आवाज बोल
आणि काय जेवला काय
होय जेवले बघ तू
चार पहाची टाइमिंग झाली का आता
हम्म संध्याकाळचा चहा घेत नाही सोड मी सकाळीचे ग्लासवरर
हम्
हम्म मग आज काय बनवलेली जेवायला
जेवायला काय आज काय साधू सु तुम्ही
मी आज मटर पनीर बनवलेलं
हर एक स्पेशल
हम्म स्पेशल कधी तर जरा वेगळं काहीत चेंज पाहिजे की
पाहिजे कि पाहिजे
मुलांना पण सारखं तेच तेच नको वाटतंय का हम्म त्यांना डब्याला फ्लावर नको नको कोबी नको दोडका नको कारल तर अजिबात खात नाही
कारलं ना तसं करायचं नाही म्हणजे चिरून कि नाही हे करायच
तू कशी करतेस कारल
कारल्याची भाजीच करत नाही गोल अस सत्या करून का
मग करतेस काय
आता असं की गोलत हत्या करायच्या त्याच्या दम पातळ आणि त्या व्याम थोडस तेल आणि खूप उशीर भाजायचं ते तेवढ्याच तेल तसं शालो फ्राय टाईप
वर
खूप अस कुरकुरत होईपर्यंत म्हणजे बारीक गॅस आणि त्याच्याून मीठ टाकून खाल्लं म्हणजे जेवणात तोंडी लावायला
हा माझ्या सासूबाई करायच्या तसं
हम् कारण भाजी खातच नाहीत
हम्म अगं मी परवा केलेली कारल्याची भाजी कोणी कोणी खाल्ली नाही मी एकटीनच दोन दिवस खाल्ली आणि फेकून दिली खायला नको असते मुलांना कारलं मग मी काय करते कारल्याचं लोणचं वगैरे करते तेवढंच तोंडी लावाय पुरतं
हम् ह
हा मग ते खातात
कारलाच लोनच ते कसं करायचं तर टिकत ते
एक दोन तीन दिवसापुरत दोन दिवसापुरत मी कसं करतो गरम गरम तेवढंच करायचं आणि खायचं बारीक चिरायचं उभे काप मधल्या बिया वगैरे काढून टाकायच्या आणि चिरून धुऊून घ्यायचं
हम्
म्हणजे कसं कडवटपणा थोडा कमी होतोय तेल जिरं मोहरी अ घालायचं मिरच्या पण तशच उभ्या बारीक चिरायच्या आणि कारलं घालायचं त्याच्यात परत मिरच्या कारल दोन्ही मिळून म्हणजे तेलात घालायचं नंतर वन मीठ आणि जरासे साखर आणि लिंबू पिळायचा खूप छान लागतय ग
चांगलं आहे ते डायबिटीस लोकांना चांगलं शुगर करणं चांगलं आहे ते करून ठेवलेलं भाजी जात नाही त्या टाईप करून ठेवलं तर जरा म्हणजे
करायचं मग कधी तर जरा वेगळं काय तर फ्राय करायच फ्राय म्हणजे कसं ते पण असं एकदम तू कस असं पातळ काप करून हे करतेस ना तसच फक्त बेसन आणि हे घालून तळायचं कॉर्नफ्लॉवर छान लागतय अगं ते पण हम्म
तर बघून सांगते तलं आणि काय म्हणतय
आणि काय नाही निवनत मग तू पनीरची भाजी कशी करतेस
मी काय म्हणजे जास्त हे करत बस पनीर ला म्हणजे काजू आणि हे भिजत घालते बर अस स टरबूजी च्या
हा कशाच्या बिया
तरबूजाच्या बिया
हा
सरबळतो
हम्म होय.
आणि बाकीची आहे म्हणजे तळूण कांदा टमॅटो लसूण हलद जरा भाजून घ्यायचं थोड्याशा तेलावर काळ ते मिक्सरला लावून पेस्ट करून घेते आणि पनीर पण जरा अस तेलावरच हे करून घ्यायच. तळून घेत नाही असं बघ हा तेवढंच थोड्याच त्याला कारण
हम् होय खरं ते भाजलं तळ्यावर कि नाही त्याचे स्टार्च कमी होतात असं म्हणतात बाई
जसं कडक हो तसं म्हणतात पण एवढं नाही भाजायचं की बाबा ते कडक हो दोन मिनिट फ जरा अस हालवलं
होच कि.
मग काय आपण नेहमी सारखं ज हो अस साध मला असं नवीन काय एवढी काय सुगरण नाही तेव्हा मला काय आवड जेवणातलं काय जमत नाही.
माहित आम्ही तर कुठं नवीन नवीन सगळं बघून बघूनच शिकलोय. आम्हाला तर कुठे येत होता.
माझं नुसत शिकण्यात हे शिकून जॉब करायचं हे असेच ते पण नाही जमलं. घरी मग छंद झोप असून त्यात ना काय नथ ड्रेसेस किंवा छ जोासय त
हम्म शिलाईचं काम आवडतंय हे
हा आवडतो त्यात जास्त रस आहे. जेवणापेक्षा नवीन नवीन ब्लाऊज डिझाईन नवीन नवीन ड्रेस
न नवीन पदार्थ करायला आवडतात छान झाले खायचे नाहीत खायचे
म्हणजे कस होत आता अ आपल्या लेडीज ना मग आता एवढं शिकून घरी बसतो काय तर केलं पाहिजे मुला, के हो पण आता झाले नती बाहेर जात मी शिकलेलं सगळं डेड झालं तसं झालं काही नाहीग कायय
हा
अ ते
होय मग घरी बसून करायचं काय. कला असली की कला काही कुठं वाया जात नाही.
कला वया जात नाही त्यात नाही इन्कम व्हायला आपली वाटती ब आपण आपल्या पायावर उभ आहे. म एक दहा रुपये जरी कमवले त्याचा वेगळा आनंद असतो लेडीजला मला तरी खूप. ह.
हम्म नाही सगळ्यांनाच. स आहे शक्यतो नव्याण्णव टक्के महिलांना तेच आहे. चार पैसे आपले आपले स्वतःचे असले ना. की आपण कुठेही खर्च केलं की हे वाटत नाही.
कोणाला हिशोब द्यायला लागत नाही आपल्याला आपल्या म्हणजे. कसं लेडीज न कुठं पण गेलं आता सगळीकडेंग आधी कसं पप्पांच्याकडे मागायचं नंतर लग्न नवऱ्याकड मागायचं मग नंतर लेकाकड मागायचं असं होतं. आपण आपल्या हिच्या्यावर असल कि कोणाकडे महागायला लागत असं अशी माझी हे म्हणून मी न, को म्हणतात आमच्यात घरात नको तुला काय पाहिजे आणून टाकतो खर माझं कसं माझ मला. काही तरी कमवलं पाहिजे, अस वाट
होयच की, नाही अगं तसच पाहिजे, कस माहिती काय, आपण दुसऱ्या जीवावर अवलंबून म्हणजे पण अवघड आहे ते ना, आपल्याला स्वतः आपल्याला काय पाहिजे झालं, तर प्रत्येक गोष्टी साठी मागत बसायला लागत.
दुसऱ्याकडं मागायचं, हे म्हणजे जरा
हम्म तरी पण कस हाय माहिती हाय काय लग्नानंतर म्हणजे नवरा हक्काच आहे, त्याच्याकडे आपण नाही मागणार तर कोण मागणार?
मागतोय ते आण, नाही मागतो किंवा देतो ते वेगळा पण आपल्या- आपल्या पैशांना आपण काहीतरी एखादी वस्तू घेते, त्याचा आनंद वेगळा असतो. असं म्हणायचंय मला, तेवढा काय आपण--हा, हा म तेवढा काय ण कमवू शकत नाही पण आपण एखाद्या आपल्या, आपल्याला आवडलेली वस्तू आपल्या पैशाने घेतलेले आहे, त्याचा आनंद वेगळा.
होय.
मग ड्रेसेस, हे ओ जे जुन्या साड्याचे ड्रेसेस, ब्लाऊज. परत आता हे तोरण, आपले पडदे हे दाराचे, खणाच्या कापडाचे तोरण, हा ते पण करते. परत ते आसन, चौरंगासन, समई आसन. मला वेळ आहे, दुपारी कस, कोण नसतं घरात नी दोन्ही मुलं शाळेला, मिस्टर जॉबला, मग घरी काय करणार, आणि इथं एवढं, फ्रेंड्स वगैरे कोण
आणि कस आपल्या- आपल्या घरात, असलेल बर. आपल्या ऊंबऱ्याच्या आत आपण. मराठी संस्कृती,
छंद पण जोपासला जातोय.
हम्म आणि कसं आहे, बाहेर बसल की चार बायक बसलं की कसं होतंय उगीच मग, हि ना असं म्हणली, ति ना, तसं म्हणली मग ते भांडणं त्यापेक्षा, निवांत आपल्या घरात, आपला छंद जोपासून होतय, चार पैसे मिळतात.
हुं आणि मुलगीला पण दररोज म्हणजे वेगवेगळे ड्रेसेस कर शीवते त्यामुळे, तिला आवड तीचे जे ड्रेस, मग माझ्या मला जे लाऊज पाहिजे, होय, मी पण म्हणजे अ डिजाईन कोणती बघितली. थ दुसऱ्या दिवशी केली त्याला ब्लाउज शिवलेस होता तो. आपला पण नवीन नवीन ब्लाउज शिवून माझं बघुन मग शेजारी सगळे, मला एक शिव, तुला एक शिव.
हम होय त्यातून आपली पण कमाई होते. चार पैसे मिळते
ह म्हणजे हे टॅलेंट त्यात आपलं टॅलेंट आहे तर ते जरा जोपसले पाहिजे.
आरिवर्क च वगैरे आलंय की, तुला येत असेल कि ते.
आरीवर्क नाही शिकले मी तर इथं कोण शिकवणार नाही. आणि ऑनलाईन शिकायचं काय मला म्हणजे त्यात एवढा इंटरेस्ट पण नाही मला नवीन नवीन ब्लाउज शिवण्यात इंटरेस्ट
हम्म. नाही ते आरीवर्कला पण खूप वेळ लागतोय ग. ते कसं मशनीवर जस फास्ट होतंय ना आरी वर्क तसं हातन करायचं म्हटलं ना, आपल्या हातून, तर खूप म्हणजे खूप वेळ लागतोय. माझी एक दुसरी मैत्रिण आहे ना, ती परवा शिकायला गेलेली दीड -दोन महिन्याचा कोर्स केला तिनं. पण एक ब्लाउज व्हायलाच तिला म्हणजे ते आरिवर्क च करायला जवळ जवळ अ महिनाभर लागला. ती म्हणजे हे बाकीचे कसं एक दोन दोन, तीन तीन, ब्लाऊज दिवसात ना शिहून होतात माझे, कामासोबत पण त्या आरीवर्क करायला गेल्या मूळ जायला, लांब येण्या जाण्याच वेळ वाया, तो वाया प्लस कला शिकून झाली, असाव म्हणून पण त्याच्यात खूप वेळ जातोय म्हणजे. तेवढ्या वेळेत माझ, अ जवळजवळ दहा ब्लाउज शिवून होतील म्हणले, का तर त्या आरीवर्क का एकदा, कराल की निदान एक पूर्ण कंप्लीट व्हायला एक, दोन, तीन दिवस तर जातय ना. हा मग त म्हणतेे तेवढ्यात, माझे ब्लाऊज होतात. मला काही ते, जमत नाही बाई.
नाही मी पण ते विचार केला, पण त्याला कसं मटेरियल पण इथ जवळ कुठं मिळत नाही. व्हलेजमध्ये त्याला सिटीमध्ये जायला, आणि, त्यास घालणारे आपल्या एरियात पाहिजे, मेन कसं आहे एरियात काय चालतय आपलं,
हा हा ते बघूनच, करायला लागतय,
लग्न वगैरे असलं ठीक आहे, एकादरीत पण रेग्युलर आपले ब्लाउज कोण, शिवते ते आरीवर सगळ्या, असं शिवत नाहीत रेग्युलर ब्लाउज जास्त मगत ना. त्यामुळे त्यात त्यात जास्त, हे होते वेळ जातोय, अरीवर्कर मध्ये करण्यामध्ये, मी नाही शिकले अरिवर्क, पण शिकण्यासारखंथ कोण असल तर, शिकवण्या सारखं कोणत अस तर शिकणार आहे, जवळ कोण नाहीे.
हम्म नाही असेल, कोण तर माझ्या संपर्कात सांगेन मी, तुला परत.
चालते की चालते कारण कसंय, शिकत राहायचं, हा, हा ठेव.
हा मला बाहेर जायचंय, बाय.
बाय,